हॅलो. इथ वरतेय हॅलो. हो हो. येतो येतोय. हा काय काय नाव हाय तुमचं? नाव काय तुमचं?
नाही ना पर्सनल नाही सांगायचं इकडे बाकीच कुठलंही तुम्ही चर्चा करू शक ता. नाही नाही पर्सनल कुठल्याच गोष्टी शेअर नाही करायच्या इथे हो हो.
चालेल चालेल. काय बोलूया मग?
अरे कॉल लागत नव्हते दुपारी. आता लागायला लागलेत कॉल.
होय मी तर आमच्या घरी पाहुणे होत दोन दिवस झाल. नाहीच झालं. मला काल पण नाही. परवा पण नाही दोन दिवस.
हो ना म्हणजे ट्रान्स्क्रिप्शनच पण करता का काम?
नाही ते अजून नाइ आलेलं.
तुम्हाला मंडे ला येतील मग.
हा तेच मग दोन कॉल राहिलेत माझे. दोन झाले कि मग येईल ते.
अच्छा म्हणजे कितीयेत एकुण हे कॉल तीस
काय माहित मला पाच कॉल आलेले पाच दिसत होते तिथे. मग - -
नाही. हे पाच जर तुम्ही आता कंम्प्लीट केले ना परत तुम्हाला पाच येणार. ते पाच पाच
हा असे तीस कॉल करायचेयेत..
हो.
अरे बाप रे, एवढ तीस. कॉलवर कस बोलू, काय काय बोलायचं? हां.
काही नाही अवो आता आपण बोलतो ना तस नॉर्मल आपलं डेली रुटीन असतं. फक्त नाव वगैरे घ्यायचं नाही हे बोलत राहायचं. किंवा मग दुसरं आणखीन कोणी असेल ना विषय घेतात, मग त्या विषयावर चर्चा, असं करत जायचं.
हं.
आणि असं पण हाय की, एकशे एकशे ऐंशी मिनिटं बहुतेक कायतरी झाले की मग कॉल जात नाही किंवा येत
दहा दहा तेच ना म्हणजे दहा दहा मिनिटाच्या वरती जास्त गेल कि कॉल कट रीजेक्ट होतो कॉल. वीस सेकंद वगैरे झाले तर ठीक आहे. परत सात सेकंद ऐंशी सेकंद झालं. कॉल रिजेक्ट होतो
अच्छा त्या दिवशी मी मिटिंग अटेंड केली नाही ग्रुपला जॉईंन होत नव्हत. त्याच्यामुळे जास्त मला काही माहितीच नाहीये त्यांचे नियम
ह
हो ना काय म्हणतय अजून
इ त होतपण विचार हा हा हा काय नाही बघा पाहुणे आत्ता गेली म्हंटलं करावेत कॉल हो तेच म
अच्छा संडे सॅटरडे संडे असले की पाहुण्यांची वर्दळ
हो परवा आलेले ते आत्ताच गेले उद्या शाळा चालू होती. शाळा सुरू होतील मुलांच्या.
हो मंडे पासून
हम्म तस ना गरम होतय तुमच्याकडे?
भरपूर होतय ह्यावेळी गरम काय माहिती इतकी वाढले का उष्णता
हा हा खूप वाढली हो तेच ना आज किती चौदा तारीख आली तरी पावसाचा अजून त काल नाही ये ना
त्याच्या नंतर मणे पडेल आता काय माहिती कधी पडतोय नाही का पण असं आपल्या इकडेच नाहीये गावी भरपूर पाऊस आहे. सगळीकडे
हो काय काही ठिकाणी झालाय पाऊस आपल्या इकडेच नाही मुंबईमध्ये जरा पण पाऊस नाही.
हम्म मुंबईमध्येध्ये पॉल्युशन
हो तेच ना हम्म खूप म्हणजे खूप गरमी झाली. या वर्षी जरा पण घरात बसूच वाटत नाही एवढं गरम होते नुसत.
हो पण बाहेर तरी कुठे जावं सगळीकडे गाडी
बाहेर तर जास्त ऊन किती लागतय बाहेर बाहेर पण पडू शकत नाही ना
हम्म हम् नाईट ला जरी पडलं ना तरी हवाच नाहीये. पडून पण काय उपयोग नाही.
आणि आणि तर गरम गरमच वाटतं एकदम हवा पण हम
तुमच्याकडे असतो की नाही मग तो अधिक मास वगैरे
हो असतो ना आमच्याकडे अधिक मास असतो.
अच्छा अच्छा
हम् माझं मी केलं माझ्या मुलीच जावंयाच
अच्छा तर मुलीचं लग्न वगैरे झालंय
हो मुलीचं पण झालंय मुलाचं पण झालंय माझ्या लग्न मग मुलीच आलेले मुलगी पण आलेली जावई पण आलेला मग त्यांना मग जेवण वगैरे त्यांना मग कपडे काही नाही घेतले मग पैसे दिले त्या दोघांना आपण कपड्यासाठी आणि चांदीचा दिवा वगैरे ते हे करून सगळं दिवाने गणप री स् मूर्ती दिली चांदल्याची आणि ते ओवाळला ओवाळले दोघांना वगैरे असं केलं आम्ही आणि सेवा मुलं हे सून पण अ माझी तिकडे काही माहेरी गेली नाइ तिला नाही भेटत वेळ ना ती डॉक्टर आये ना मग तिची आईच आलेली आई वडील आणि हा आई वडील आणि भाऊ आलेला तिचा ते आलेले मागच्या शनिवारी हा त्यांनी मग घेऊन आलेले कडे माया मुलाला त्यांनी चांदीचा खडा कडा केला हातामध्ये आणि आनारसे आणलेले आणि बरच काय काय घेऊन आलेले तीची आई ह एक दिवस
अरे वा! मजा य
हो आणि गेले मग दुसऱ्या मुलीकडे गेले त्यांना दोन मुलीयेतं ना हा तिथून परत पुण्याला गेले म हो ना
बरय म ह्या वर्षी खूपच सगळी कडे बगायला मिळतंय अधिक मासा ते रिल्स
ते आजकाल मोबाईल मुळे सगळं सगळं मोबाईल मुळ रिल्स मूळ सगळं ते कोण कोण काय काय ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार जी ती कर तात ते प्रत्येकालाच होत असं नाई ना पण ते ते बघून बघूनच मग ते हो बघून बघूनच लोकांना वाटतय यानी कस केलं आम्ही आपण नाय केलं. हो पण सगळा पैशाचा खेळ हाय ना.
हो अगदी कोणाला जमत नाय ना ज्यांना जमत नाई मग त्यांचे किती हाल होतात ते मुलीला त्रास देतात.
हो कोणाकड वेळ नसतो. कोणाकड पैसा नसतो. नाही एवड सगळं करू शकत ना कोण कोणी हम्म तेच ना एक ते मोबाईल वर बघुन मग ते लोकांना वाटत हा
हो.
कोल्हापूरला काय म्हटलं आ
कोल्हापूरला मी न्यूज बगीतली की एका सासऱ्यानी जावायाला
ती चप्पल केलती म्हंटल बाप रे!
चांदीच काय दिलं?
चप्पल चप्पल
चांदीच चप्पल घालतात का पायात काय
म्हणजे ते चप्पल असं म्हणायला असेल पण ते आपण किचन टाईप असत ना छोटी मला असं वाटतंय तशी काहीतरी असेल ती पण ती नावाला चप्प चप्पल म्हणून केल तर तिचा किती मोठा इशू झालाय आता सगळ्यांनीच अस बघून जर जावयांनी हट्ट केला तर सासू सासऱ्यांच दिवाळ निगायचं.
अ मग कायतर
आणि कोणाला दोन दोन तीन तीन मुली असल्या तर थोडी त्यांना जमणार ये एवढं सगळ्या जावयाना
नाई ती पूर्वीची प्रथा वेगळी होती हे फॅड आता नवीन जनरेश
तेच ना हो तेच आजकाल ते सगळं मोबाईल वर सगळं दिखावा करायला कर करतात सगळं आजका नसत ते मोबाईल वर नाई नव्हत. नव्हतं ते आता अधिक मासा हे आता आता या लागलो आपण आदी कोण ऐकत पण म माहिती
हो नाई जरी करत असतील ना पूर्वी तरी फक्त जेवण आणि कपडे इतपतच योग्य अस
नाय नाय मला तर आमच्या आका आई वडलांनी आणि कधीच मला मला आता एवढ्या वर्षामध्ये आठवतच नाही कधी केला किंवा नाही आता आ या मागच्या एक दोन तीन मास अधिक मास झाले तेव्हा माहिती पडलायला अधिक मास अधिक मास नाहीतर नव्ह आधी काय माहिती नव्ह हम् फक्त जोडवे करतात आधिक मासामध्ये एवढं मा फक्त जोडवी करतात अधिक मासामध्ये एवढं माहिती होतं पण हे जावया वगैरे काही नव्हत माहितीे आम्हाला पण या आत्ता आताच या दोन हा
जावायला कपडे करायचे आमरस पोळी एवढंच माहि
हो आमांच्या वेल तर ते पण नव्हतं फक्त फक्त जोडवी न म्ह. प्पा तेवढंच माहिती होत आम्हाला अधिक मासामध्ये ह ते आता यापून. वर्षामध्ये मागच्या अधिक मासापासून त्या वर्षी तर जास्तच झालेय ते अजून.
हे सोशल मीडिया मु ट्रेंड ह्या समजतात ना लोकांना.
हो तेच ना हो. ते बघतात आपले सगळे फॉलोअर्स वगैरे वाढायला. ते करतात पण सामान्य लोकांना किती त्रास होत ना याचा.
होत होत साहजिकच आहे. बघून बघून मग प्रत्येकाला वाटतं आम्हालाही असंच असावं.
कं कराव आपल्या सासू सासऱ्यांनी.
होय तर आता ना अपेक्षा वाढतात माणसांच्या.
समजून घेणारे समजतात. म्हट मला मम्मी तुम्ही काय नका मला. सोन्यासारखी पोरगी दिली आहे तेवढंच बासाहे पुोरे सा आहे म्हटलं. हा म्हटलं सगळेच थोडे असे असतात समजू. सगळ्यांचे फायजे तमणलं धवे असे समज स हो तेच ना. मला म्हटलं सोन्यासारखी पोरगी दिली एवढी अजून कशाला मला काय पाहिजे. हो चांगलंच म्हजे जावे वगैरे सगळे. हो हो.
आताच्या ह्याच्यामध्ये अशी स्वभावा आणि संस्कारानी चांगली असते. आपलेलीच घरी वाटत. आता होती ना आपले दहा मिनिट.
हो नऊ महिन्या नऊ नऊ महिन्या.
हम्म नऊ मिनट. हा त्याच्या पुुढे मग मी तुम्हाला करू शकते मी इकडन कॉल रिटर्न.
बघा काय तर माझ ते पररावा काय झालेला मी करत होती कॉल म्हणजे मला मी केला आणि. म नाही आधी मी त्यांचा घेतलेला. परत मी त्यांना कराय गली तर नाही म्हण सांगत तस. होत असल तर बघा तुम्ही ट्राय करा हा नाही हो. तुम्ही बघा करून मग इत कर हे करतील.
हो हो दहा मिनटं झाली ना क कट कर होय ना.
हा. बघा तुम्ही ट्राय करून हा.
गगी सगळं निवांत
हो निवांतय. तुमचं काय चाललंय ह.
नि निवांतच.
घरी असता तुम्ही जॉब करता
नाही ना बरीच आहे लहान मुलगी आहे ना माझी.
होय हा हा बर बर चालेल चालेल ठीक आहे झाले का दहा मिनटं बघा जरा.